हॅलो हम्म.
बोला. काय बोलताय?
काय नाय ठीक हाय, आत्ता जेवण झालं. जेवले हम्म मस्त पैकी पो गरमागरम नीचा भात खाल्ला गरम गरम चपाती आणि पावी भाजी भाजी खाल्ली तो काय
हा म बिरयानी खाली हॅलो.
आणि कशी
हो छान होती. बनवली नव्हती बाहेर न आणलेली पार्सल.
हो का, मग टेस्ट कशे होते?
छान होती. छान, छान होती बिर्याणी हो.
मग काय म्हणते बाकी म? काय नाही, बसले ब्लाऊज शिवायलया शिवून म्हंटल आराम करते. हम्म.
टीवी बगतय
हो टीवी बघते. महाराष्ट्राची हास्य टीवी ला मस्त छान गाणी होती, रेसिपी चालू आहेत.
अरे किती आता म्हा बघते कॉमेडी मनाला शांत वाट
बघायला आवडतो
हा आवडतं. पण कॉमेडी असेल तर आवडतो नाही तर
कोणता कोणता पिक्चर बघितलाय कॉमेडी? हा कॉमेडी छान वाटतं पिक्चर वगैरे.
आशिबान वारले त्यांना असे म्हणजे कॉमेडी पिकच्चर काही आवडतात.
हा मुखमेड. कॉमेडी पिक्चर. कोणता कोणता हिरो आवडत.
मर लक्ष्मण बेरडे अशोक सराब
हम्म.
अच्छा.
कोणते कोणते पिक्चर बघितली त्यांची.. हॅलो. हॅलो.
हो पाऊस पाऊस पडत. त्यामुं रेंज प्रॉब्लेम आहे हॅलो.
हॅलो.
हा हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज..
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हा आवाज येत नव्हता व्हय.
आवाज येत हा आता येते आवाज? हा रेंज प्रॉब्लेम आहे ना पाऊस पडतोय त्यामुळ
पाऊस पडतय त्यामुळे हो.
हा तुमच्याकडे आहे काय पाऊस?
पाऊस आमच्याकडे आता. पाऊस नाही सकाळ थोडा सा पडला. आल्यास
नाहीं जून महिन्या संपयला तरी पाऊस नाय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.